आवाज येत
हा येतोय येतोय.
हम्म जेवला
हा झालं बघा तुमचं
हम् जेवलो बघा
हा आ आणि काय म्हणता काय नाही बा मुलगी चा अभ्यास घ्यायले
हा हा कितवीत आहे ओ ती
आता प्ले ग्रुप तुमची
माझी अजून म्हणजे पूर्ण तीन वर्ष पूर्ण नाहीये तिला
हा हा.
त्यामुळं तिज काय अजून शिक्षण नाय म्हणजे घातलं नाय अजून.
घातलं नाही हा बरोबर घेतच नाहीत ना हा. आणि काय म्हणता जेवण झालं की नाई.
जेवण वगैरे आवरलंय ते काय झालंय अ. सगळीजण मिळून ट्रीप काढायचं ठरवाय लागलोय आम्ही.
हा हा.
ट्रिपला जायच असं म्हणतोय ग्रुप मधल्यानी मग ते. मग नाय नाय म्हटलं तर एक सोळा सीटर किंवा एक चौदा सीटर. गाडीचं नियोजन आम्ही म्हणाय लागलोय.
हा हा.
मग त्याच्यामधे. तुम्हाला पण ऍड करायचं होतं म्हणून फोन केलेला.
होय का हा हा कुठे जायचं ठरवलंय.
आता काय पावसाळ्यात धबधबे वगैरेच बघायला जायचंय हाय.
होय होय हा हा.
एक्झॅक्ट म्हणजे असं माहत नाही नेमकं कुठं.
हा हा.
पण आपली किती मेजॉरिटी आहे त्याच्यावर ठरणार कुठं जायचं किंवा. काय वंडे करायची काय कशी. पण मुलं लहान असल्यामुं मित्र म्हणतोय. वन डे केलेली बरी.
होय होय तीच बरी हा हा.
आणि संध्याकाळी परत घरात.
हा हा ह.
कस आहे अं एक वेळच जेवण. आपण घेऊन जायचं. आणि संध्याकाळी हा एक वेळच घेऊन. म्हणजे जेवण आपण यायचं.
होय का हा हा हा.
मग आता आत्ता म्हणजे नाही नाही म्हटलं तर एक सहा सात जणी तयार झाल्यात.
होय का हा हा.
मग प्रत्येकीला फोन करून विचारून. मग त्यांना बाबा यायला जमतय काय त्यांच्या घरी परमिशन देतील काय. कारण आपण काय म्हणजे. एकटे असल की कसं पण जाऊ शकतोय. पण मुलांसोबत म्हटल्यानंतर घरचे पण ऐकायला पाहिजेत.
होय होय. होय रिसक असतंय. हम.
मग त्यामुळं. विचारूनच. काय असेल ते निर्णय घ्यायचा आणि मग जर जास्त लोक होत असलेत किंवा कमी जरी झालेत. तरी हरकत नाही विचारून सांगायचं.
हा चालेूल की.
आता बघूया म्हणजे सवत कडा वगैरे म्हणायला लागलोय आपण खर मुलांसोबत. तिकड काही शक्य नाही कारण सवकड खूप मोठा आहे आणि. ते होणं पण शक्य नाही.
होय होय आणि कसं आहे पावसाळ्याच दिवस आहेत. बाळ लहान असल्यामुळे त्यांना हाल.
ह आणि पावसाळ्याच्या दिवस आणि म्हणजे जर समजा परत आपण आल्यानंतर बाळाला ताप किंवा कायतर आलं आपल्याला काय झालेलं काय बोलणार नाहीत पण बाळांना काहीतरी झालं तर घरचे खूप ओरडतात.
होय होय.
त्याच्यापेक्षा बघूया इथल्या इथ पाजरतलाव वगैरे इथल्या इथ
हा हा कागरला होय, होय मी पण आता तेच म्हणणार होती. होय होय हा ह.
म्हणजे फिरायला पण मिळणार आपल्याला एन्जॉय पण करायला मिळणार.
होय..
आणि कुठ तरी डेली लाईफमधनं बाहेर
बाहेर हो तेवढच रिलॅक्स हा
करून घेऊन जाणं हे काय करायचं नव्ह. म्हणून आता कागलला जर आपण गेलो तर तेवढच फिरून येताना आपण काहीतरी खाऊन येऊ शकतोय. हम्म त्यामुळं बाळांसोबत जाताना. लांब नको जवळच पाहिजे आणि बाळांची पण काळजी घेऊनच म आपल्याला काय करायचं ते करायचंय. मी तरी त्या बाकीच्यांना तेच सांगितलंय. आमची मुलं छोटी आहेत त्या हिशोबाने आम्ही बघणार तर मग तुमच्या हिशोबानेच आपण निर्णय घेऊया असं म्हटलत मला.
होय, होय चालेल नाही बघा काय तर असेल फैरोजा मॅडमनी फोन केलता काय तुम्हासनी?
होय बाकीच्या सगळ्याच आहेत त्यामध्ये.
होय कोण, कोण आहेत तरी? हा हा. हम्म हा माहित नाही का हा हा.
आणि कसं करूया म्हणजे सगळ्यांचं पहिलं मत फोनवरच विचारून घेऊया. आणि एकदा काय करूया आप आपण साधा कॉल कॉन्फरन्स ला घेऊन क मग आपण काय असेलतो ठरवूया दिवस किंवा सगळ्यांना तेवढे पैसे कॉन्ट्रिब्युशन काढून जमेल काय असं सगळं?
होय चालेल की हा.
त्यामुळं सगळं सोपं होईल हो म्हणजे कसं आहे कुणाचं कोणाला मतभेद होणार नाहीत.
होय, होय.
कोण नाराज होणार नाही आणि ज्याला म्हणजे पटल तो येईल. नाही पटल ते नाही असं.
हो नाही येणार.
शेवटी एकत्र बसल्याशिवाय हा तोडगा निघणार नाही पण कसाय आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जण आहेत. त्यामुळे कॉन्फरन्स कॉल हा एकच आपल्याला पर्याय आहे हम्म म्हणून. बाकी घरी परमिशन देतील ना?
देतील विचारायला पाहिजे बघूया की पहिला तुमचं ठरवा तरी काय काय ते सांगा मला? मी विचारून बघते घरी जर विचारून बघितल्या परमिशन दिली तर मग मी सांगते.
ठीक आहे की म्हणजे कसं ऑल ओव्हर सगळ्यांचीच परमिशन पाहिजे आता माझ्या घरी माझ्या आजे सासू आहेत. त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत.
होय हा हा.
कशाला पाहिजे माहेरला माहेरला जायचं आणि कंटाळा घालवून यायचं
असं म्हणतात
सत्यानण्णव, वर्षाच्या आहेत
होय होय माहितीय की तुम्ही, परवा बोलला की सत्याण्णव वर्षात
हा त्यामुळे त्यांना ते पटत नाहीत थोड्याफार गोष्टी
गोष्ट नाही ते कसं पुराण्या विचार हा जमान्यात त्यां त्यांच्या, विचारी असतात नाही का त्यांचं हे अगदी, बरोबरच आहे थोडा मी काय नाही म्हणत नाही हा आणि आपल्यास हम्म
थोडा चेंजेस काहीतरी पाहिजे तो रोजचं उठणं तेच काम करणं हा ते जॉबला जाणं परत येऊन संध्याकाळचं करणं हे रोजच ठरलेलं आहेत,, बाकी अजून
अजून काय नाही बघा निवांत
छोटी मुलगी झोपली
हा मुलगी झोप अजून झोपायचे आहेत दोन्ही पण झोपले नाही खेळायला लागलेत बघा
हम् हम् म्हणजे दिवसभर झोपते कि नाही
झोपते दुपारी थोडं झोपली तर झोपते नाही तर त्यां समोर भाव तेनी की नाही त्यांच्याबबर खेळत असते ती
हा हा म्हणजे अ दिवसभर झोपत नाही त्या झोपत्या त्यामुळे ती
वेळ हा वेळ होतोय तिला आणि होळी दिवसात थोड झोपतोय त्यामुळे रात्री झोपायला वेळ करतो
हम् हम पण बर आहे म्हणजे दुपारी पण थोडंफार पोरांनी झोपलं पाहिजे
पाहिजे हा
त्यांनी म्हणजे आता ते ऍक्टिव्ह असतात काय ना काय तर त्यांचा पराक्रम चालू असतात त्यामध्ये ते दमतात आणि त्यांना त्यांच्या बॉडीला पण थोडा रिलॅक्स पाहिजेत की
होय
त्यामुळं झोपलं तरी काय हरकत नाही काय थोडाफार लेट होईल झोपायला
होय होय
आपण आयाहून कंटाळतोय दिवसभरा प त्यांच्यात संध्याकाळीध्या काळी फुल एनर्जी शिरलेली असत्या
कय आहे
आणि तुमच्यात तरी दोन दोन आहेत
होय खूप दमवतोय हा त्या होय त्यामुळेच मी म्हटले ट्रिपपला जायचं बघून विचार मी स्वतः करायले नाही घरच्यांचाच विचार नाही माझाच विचार आहे मीच विचार करायले जा आहे आणि कसं असत
आहे विचार करूनच बघा गेलेल्या मनान आपला एन्जॉयमेंट झाला
झाला पाहिजे
नाही नाही तर मग काय उपयोग आहे फक्त गाडीतन जाणे आणि येणे एवढंच होणार
हो त्यामुळेच मी विचार करत नाही मी तरी पण सांगते तुम्हाला ह
हम् ठीक आहे की आणि म्हणजे अ रुटीन लाईफ मधन थोडासा चेंजेस मिळावा म्हणूनच मी विचारलं तुम्हाला
हा नाही बरोबर आहे क तुम तुमचं एक मत मांडला माझ्याजवळ तुम्ही
हम् आणि घरच्यांची पण परमिशन पहायला पाहिजे कसं असतय, पुढं गेल्यानंतर पाठी मग उगच टेन्शन नको अ आणि तस जर अस तर आपण पण निवांत फिरू शकणार नाही आपल्याला पण घरी आपल्याला काय बोलत असतील काय बोलत असतील काय हे
होय तो विचार आपल्या मनात हे करत राहते नाही का
त्याच्यापेक्षा विचारून त्यांच काय असेल ते मनातलं क्लिअर करून. बघ भल्या आपल्याला नऊ वाजणार असले तर दहाच टायमिंग जरी सांगितलं तरी घर हा या ठीक आहे असं म्हंटलं तरी विषय सोपतोय का तर आपण घरातल्यांना कॉनफिडन्स मध्ये घेतलेला अस
घेतलेलं असत होय बरोबर आहे क हम्म आणि काय म्हणत मग जेवण आज काय विशेष
विशेष काहीच नाही भरून वांगी केलेले आहेत चपाती जरा पापड माझ्या मिस्टरांना भरून वांगी आवडत नाहीत पापड तळ्यात म्हणजे आवडत त्यांना वांगी पण अशी अखी भरलेली नाही कट करून त्यामध्ये तीन तीन पीस करून असं
हा हा माझे मिसरांना वांगी आवडत नाही मुळात ते वांगी खातच नाहीत त्यामुळे त्यांना काय करायचं खूप कोंडा पडतोय अहो
हम्म ते कस आहे ज्याच्या त्याच्या आवडी निवडीचा जपत ब का नाही हि तर बायकांचा हाल होतय हे कुठं कोण विचार करतंय
हो
आता ते वांगी बगवान दंगा चालू होता म्हंटल पाप पापड तळून देतो पण आजच्या पुरं खावा
खावा होय चाल आणि मी काय म्हणता मग
अजून पण काय नाही बघा निवांतच आहे
आईच्या आई आई त्यांच्याकडे गेलता काी नाही
मम्मीकड नाही एवढं जाणं होत मम्मीच म्हणजे माझ्या कामात ना होत नाही हो म्हणून मम्मीच मला कध भेटून जाते मम्मी पप्पा रवि शनिवार रविवार नाही एवढं जाणं होत माझ
तिकडे काहीतरी काम निघालं तरी सुद्धा कामाचा वेळ मिळतोय म्हणून नाहीच होत
हा हा
हा ठीक आहे घ्या परत बोलो आपण हा
हा चालेल हा हा गुड नाईट